हॅलो.
हॅलो.
आवाज येतेय?
हो येतोय ना बोला.
मला पण यायला, काय चालू आहे?
हो. काय चालू आहे?
आराम.
कशी आहे तब्येत?
मस्त.
का?
हो. झालं चाय पाणी?
काय चालू हाय बाकी?
बाकी काही नाही बाबा मस्त आहे. तुमचं काय चालू आहे?
मस्त आहे का? आमचं मस्त आहे बुवा.
हो का, काय करता तुम्ही? हो दुपारला झालं‌ तुमचं?
नाही आमचं नाही झालं अजून.
हो का?
नाही झालं नाही अजून.
नाही झालं का? हो सॉरी मी ऐकलंच नव्हतं. म्हणजे मला असं वाटलं झालं म्हणताय. हो का, काय बनवलं होत मग?
आम्ही अ काय कशाची भाजी होती गड्या ते? अं टमाट्याची चटणी, पोळी.
अच्छा.
तुम्ही काय बनवलं होतं?
आम्ही बेसन बनवल होतं.
हो का?
हो.
कसं बनवलं होतं बेसन?
हातानी.
हातानी.
आहो रेसिपी, माझ्या मम्मीनी बनवलं होतं.
हो का?
हा.
काय करते तुझी मम्मी?
काही नाही घरीचं असते, हाऊस वाईफ आहे.
घरीच असते का.
हो. तुमची काय करते?
माझी मम्मी घरीच असते.
हाव का मग स्वयंपाक कोणी बनवला तुम्ही का मम्मीनी.
मम्मीनी
मम्मीनी बनवला तुम्ही नाय का बनवतं?
नाय बनवते ना
जमत तुम्हाला
हो.
हो का.
जमते ना. मी सगळेच बनवते मॅगी, पुरणपोळी
अच्छा मॅगी म्हणताय डायरेक्ट पुरणपोळीवर जाताय मी ते एक्सेप्ट केलं मॅगी म्हणल्यावर भात म्हणतात का काय म्हणून
सगळंच बनवता येते.
अच्छा मला वाटलं मॅगी म्हणल्या त फक्त मॅगीच येते का? चांगली गोष्ट ये पुरणपोळी वगैरे येते बोल्यावर बनवतं असता का मग हो येतं मला पण सर्व जमत.
येते का मंग कशाचे चालू आहेत का क्लासेस वगैरे.
हो क्लासेस केले होते मांगे आता घरीच ये सध्या घरी म्हणजे आता घरी आली कॉलेज झाल माझ इंटर्नशिप चालू आहे.
हो का
हूं तुमचं
चांगलंय मग
तुमचं काय चालूय.
आमचा काय नाय क्लासेस चालूय.
हो का
हो.
क्लासेस कशाचे?
टायपिंगचे
टायपिंग चे क्लासेस चालू येतं, कुठे?
हो इथे उमरखेडमध्येचं काय?
उम मर खेड म उमरखेड मध्येच का
हो हो उमरखेडमध्ये असते. मग तुम्ही कुठे केलते क्लासेस
आ मी बाहेर गावी केलते होते. दुसरीकडे केले होते हा
मंग आता सध्या काय नाय का घरीच असं
नाय नाय सध्या इंटर्नशिप आहे आज थोडी तब्येत खराब होती म्हणून घरी आले होते.
हो का
हा
कुठं असता बाहेरगावी या गावाकड
बाहेर गावी असते.
हो.
हो.
चांगलंय मग
आता गावाकडे आहे एज्युकेशन बाहेरगावी झालं.
मंग काय करते तुमचा भाऊ
माझा दादा
हो.
माझ दादा जॉबलाय.
हो का.
होक
कशाचा जाँब हाय?
तो फायनान्स मधे आहे.
हो का?
हो. तुम्हाला आहे का भाऊ?
हो आहे ना.
भाऊ, बहीण.
आहे, बहीण आहे, भाऊ आहे.
अच्छा, लग्न झाले आहेत बहिणी?
हो बहीण एकीच झालेलं आहे एकीचं नाही झालेलं.
हो का, तू मोठा आहे का लहान?
काय?
तुम्ही लहान आहे का मोठे आहे?
मी मधली.
अच्छा मधली आहे का, तुमच्या लहान आहे का एक-
हो.
अच्छा. मी मधवीच आहे.
हो का, चांगलंय मग.
हां हो चांगलं- तुमच्या कशाचे क्लासेस चालू आहेत?
माझे टायपिंगचे चालू आहेत.
हो हो.
हो. तुम्ही कशाची केलते?
माझं नर्सिंग कम्प्लीट झालं आता.
हो का?
हो. नर्सिंग झालं, तर मग इंटर्नशिप चालू होती. करतेे म-
बरं. बरं.
त्याच्या
ह
बर तुम्ही टाइम झाले का तुमही कधी लावल
नाही मी मार न. अ. हो, फेब्रुवारी महिन्यात.
अच्छा, टँली वगैरे झालेली आहे तुमची? हो का, एमएससीआयटी?
झालेली आहे, एमसीआयटी पण झालेली आहे, हो. तुमचं काय एज्युकेशन झालेलं आहे? एज्युकेशन माझं प- पॉलिटेक्निक झालेलं आहे.
हो का? माझ्या छोट्या बहीनीनी पण ऍडमिशन घेतलेलं आहे, पॉलिटेक्निकला.
हो का?
हो.
कोणत्यालाय ती?
तिचं सेकंड इयर चालू आहे आता.
बरं. बर.
हं.
कोणत्या ब्रांच ला आहे?
सिवल.
हो का माझं मॅकॅनिकल मध्ये झालेलं आहे.
असं मेकॅनिकल मा सिव्हल ब्रँच सेकंड इयर ला आहे आता हो ग.
का.
हम्म.
बरं बर.
ठीक आहे.
मग तुम्हाला काय काय आहे ते नवीन सांगलं एखादी रेसिपी.
अ रेसिपी कशाची वि. विचारा तुम् मला सर्व काही येतं इंडियन साऊथ इंडियन. चायनीज मध्ये बी आपले बेसिक आयटम.
तुम्हीच सांगा ना एखादी कशाची पण.
तुम्हाला स्पेशल काय येते का.
नाही मला असं स्पेशल येत नाही काही.
त्याशवर काही येत नाही.
नाही.
बच. मला हे असं स्पेशल असं नाव घेतलं तर रेसिपी सांगू शकते असं.
हम्. सांबारची सांगा सांबारची सांबार हो.
सामोार म्हण मी अ डाळला होते बघा. मिक्स डाळ होते त्याच्यामध्ये तुरीची मुंगाची थोडीशी हरभऱ्याची. उडदरशी पण चालते अशी मिक्स डाळ. ते चांंद पूर्ण वेजिटेबल आलू बटाटे सॉरी. आल बटाटे एकच झाले आलू टा. ते कधी वांग पण टाकते मग टमाटो. कांदा लसण अदरक सबार. आपले बीन्स वगैरे. मुंगणीच्या शेंगा तुम्हालाा. कून कुकरला लावते नंतर मग त्याला. सामर मसाला आपले बेसिक मसाले चटणी मीठ हळद वगैरे टाकून. पण निघालतेरा हिरवी मिरची पण टाकते.
हो का.
हो.
बरं बरं.
राखून थोडक देते कडीपत्ता. हम्म कढीपत्ता टाकायचाच कमपलसरी चांगला लागतो.
बर बर ठीक आहे बघते करून.
हा बघाल. डिटेल म रेसिपी सांगा मी तुम्हाला परत कधी.
हो चालते चालते. डिटेल म सांगा.
हो डिटेल मध्ये सांग आता ज करायचं असलं तर मला. तुम्ही सांगात एखादी रेसिपी.
मी सांगू कशाची सांगू.
सांगा काही पण स्पेशल. काहीतरी काही होण नका सांगू काय स्पेशल सांगा.
स्पेशल असं काही नाही जमत मला.
स्पेशल असं काही नाही जमत.
नाही.
पुरण पोळी सांगा प्रत्येक जण वेगवेगळे बनल तुम्ही सांगा कशी बनवते.
पुरणपोळी कुकरला डाळ लावते.
हा
अं त्या डाळीला परत काढून घेते चाळणीनी
हो
बारीक आणि त्याच्यानंतर ते जेवढी दाळ टाकली तेवढी साखर टाक ते विलायची जायफळ ते टाकून शिजवते साखर टाकून
अच्छा.
हो
तूप वगैरे टाकत नाही का तसत थोडस. तूप वगैरे टाकत नाही का?
अ टाकते तूप टाकते किंवा तेल
अच्छा वगैरे टाक पण घ्यायचं थोडस मी तूप टाकते थोडं तूपनी टेस्ट येते.
हो का
हो तो पण चांगलला.
तुम्ही तर सुगरण आहे वाटते स्वयपाक मध्ये
नाही नाही सुगरण वगैरे काही नाही.
नाही का.
नाही नाही.
बरबर ठीक आहे बरं ठेवते.
ठेवते.
हो ठेवते.
हॅलो
असंच चालते ठेवते मग विचारते कधीतरी परत एखादी रेसिपी आठवली तर
चालेल.
हो ठेवते.
कल तरी हो नेक्स्ट टाइम करू.
हो हो चालेल.
हो हो चालत बाय.